छाटणार आहे बघा त्याच्या पाठी
हो ते बारा मिनटं झाली की कट होते ना.
हम् हम्.
हम.
बर. अच्छा महे
बोल हा.
आता माये झाले म्हटलं अकरा.
ह एकशे सत्तर टास्क आहेत काही जणांना.
एकशे सत्तर आहेत का?
हा, तेवढे पूर्ण करायचे.
हा, कधी होतेल बुवा ऐवढे.
ते कसं रे आपल्याला कॉन्टॅक्टला नाही कोणी.
हो ना भाई, कोणी कोणी नाही ना कॉन्टॅक्ट तू मी हाय बस म दोघानी कितिक टास्क कमप्लीट केले.
दोन म्या केले त्याने ऐक केलं.
टाईम आहे, बारा वाजते त्याचा कॉल
हं उमे उमे उमेल ॲप ते ॲप देलती त्याला कोण हो म्हणलरं. ते झालं का कानू कुणाल हं कुणाची.? हम्म.
त्याने केलतं वाटतं काय तरी डाऊनलोड का काय.
हां, अर ते हं काय, त्यानं नुसतंच फॉर्म भरला होता.
हां हां.
हां, एप घेतली नव्हती त्यानं. पुन्हा,, हं ती नेहा नाही का? नेहा नेहा, ती नवीन ॲप घेतली की डिलेट केली काय. नेहा आपल्या वर्गातली. श .
अरे होर तर, घेतल्या होते ते दिसल्या होते त्या ग्रुपमध्ये .
हां, नुसतेच घेतलीर गेलं . बोल काय .
करत नाहीत लगा हे.
हम्म.
हे करत नाहीत आपल्याकडचे.
पाऊ आता काय होती काय नाही की, पाऊ काय होते.
हो ना, आजची टास्क . कंप्लीट झाल्यावर म ते त्या, पेमेंट होईल का आता. तीस टास्क कंम्प्लीट झाल्यावर.
हो .
हम्म .
नाही रे, सात किंवा आठ दिवसात पेमेंट होती वाटते, हा सात ते चौदा दिवसात.
हो ना, बरं मग आता म्हता हे प .
. हा समजा, सात दिवस . डबल र डबल ब क नाही .
भेटतात ना टास्क.
नाही नाही, ते मग पेमेंट आहे आता, हा.
होणा . भेटते ना.
हा मग, दिसत पण नाही आपलं, किती किती म्हणजे किती पेट किती पैसे जमा झाले नाहीत अरे.
हा. पर्यंत ते तिथं किती होतात किती नाही. ते त्याच्यावर चिन्ह नाही का दाखवते ना. पाहि ना त्याच्यावर ते पाहे आपलं हे नाही का आपण तिथं पेमेंटच दाखवत दोन रुपये. त्याच्यातच जायाचं. त्याच्यात दाखवली मग किती होते किती नाही.
हो ना आता ते दोन रुपये दाखवतंय आणि खाली दोनशे रुपये येते बस तेवढंच. नाही ते आाताची जमा किती झाले होते.
जमा सध्या दोनच रुपये इथं.
पण आपण एवढे दिवस कसे बोललो
बहुतेक ते एकदाच होत असती सगळी. हम्म.
एकदाच होतात.
हम्म हं.
हा.
भेटतील की.
ते सगळे एकदाच होता असतील नाही? त्याला तसंच कोणाला माहीत आहे, कोणाला माहीत नाही. आ?
त्या क्लासमधले तर हे दोघ‌ं तिघंजण तरी पाहिजे.
हो दोघं
तेव्हा तरी हम्म तेव्हा तरी टास्क कंप्लीट होतील लवकर.
सचिनन जॉईन केलत काय
काय नाही झालं लागतील ना मला खेळ आता. कार्या ॲप असल्या कार्या कार्या ॲप
हो ना.
काल भेटला असेल ना टाक्स.
काय मिळत रे
हम्म.
हो हो.
त्याला भेटला असलं
भेटला म्हणतो यार ‌हम्म. आता नाही पण रे
केलं? हम्म.
हो विचारलाय लागले.
त्याला फोन लाव ग हं.
हम्म.
ते म्हणजे जॉईन दिसलं बरं मला ते ग्रुपला.
हरी ओम ना?
हरिओम सचिन हू काय मेळ पण म्हटलं फक्त ह्यातलं ह ऍप घेतली का नाय की
जॉईन होऊन फायदा नाही अन् ग्रुपला कायतरी करण लागत पुढ टाक्स भेटले का नाही ॲप घेतलं का नाही
आणावं लागत करावं लागतं
हू त्या दुसऱ्या ग्रुपला‌ जॉईन होईल का नाही दोन ग्रुप आहेत ना
हा
हू ते दुसऱ्या ग्रुपला जॉईन होऊन त्याच्यावर टॅक्स भेटते
म मेन मेन काम काय कार्या ॲप ए आय हें न ते
ए आय इमेज हो तिच्यावर जाईन होऊन लागते
त्यात जॉईन व्हायला
हू ते उद्बोधन वैगरे काय झाला का रे
हू
उद्बोधन वैगरे काय काल परवा
झालाच नाही उद्बोधन वैगरे
नाही का सध्या घेत नाहीत काय कण वाटते सध्या घेतल्या नाही काय कण
काय माहित अरे पोर आहेत ती कोणी इथून नाही लागलं अर्जेंट
हू अरे बा कॉलेजला जायलय एक
आं
हे काय एक दोन लेक्चर घेतात जा घराकडे त्यामुळं मग काय काही जण येतात काही येत नाहीती
हू
म्हणजे हे उद्बीदन वर्ग उद्बोधन वर्ग प्रत्येक मुलांचे वेगवेगळेच असतील ना
हो ना ते म्हणजे तिथ काय
आपण कोणत्या सरच्या अ सांगतात म्हणजे
होईल पण त्याला टाइम लागेल जरा वाटते पुढच्या महिन्यात
हम्
हा
होईल ते टाईम घेईल.
हा ना होईल ना होईल जव्हा व्हायच तेव्हा.
हा म उद्बोधन वर्ग झाला की म वेळ लागते आपल्याले कोणत्या प्रेजे कोणत्या विष् च्यावर प्रेझेंटेशन करायचं काय, हे का नाई.
पण हो ना त्या वर्ष कसं काय हे काय माहीती ब्वा. .
हम्म हम्म फी फिल्डवरली मिळात ते कुठे जायचं कुठ नाई.
हम
फिल्ड वर्क लय
हो न हो न.
फल्डर्कला बाहेरच नेतील कुठे.
हम्म कुठ नेत्यात काय माईत या वर्षी मागच्या वर्षी कुठे ना कुठे नेल त्याले.
. ये जेन्स केले बाहेरच
हम्म आणि अजून ब प्रेझेंटेशन म ग करूनच अ.
प्रेझंटेशन वर का.
प्रेझेंटेशनचच टे रे टेंश
नाई पण विषय त मायती
तुम्झ कशाला टेंशन तूझ
. ह हो मी तर जाणारच हाय रे टाईमेन त्याले आर पण त्याल टाइमेन सध्या.
होणार टाईमाय म्हणा पण तोपर्यंत होईल ना प्रेजेंटेशन येईपर्यंत.
हो न पाहु काय होते काय नई. म आता आज गेल्ते पप्पा तिथं आ न नगर परिषदला. त्यांन केली तिथं इचारपुस.
हम्म.
हम्म कोणालाच माईती गावचा माणूस होता त्याच्यासोबत गेली.
हम्म.
हम्म. की एकदा भेटलं ना तिथलं चालणार आहे मून.
हम्म .
हम्म . तेम ते मेनेनं कवरींग लेटर आता.
घ्याचन बो ते नौकरी जन ती.
आणि ते तेवढ्यावर तर वापायचे त एकदा.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
ते जे मेन कवरिंग लेटरचीथ फक्त मेन का साठी माहितीय का.
हम्म.
की ब्वा हे आमच्या इथे जॉबला होता म्हणून.
हा हा.
त्यासाठी . किंवा याच्या हाप डे शिपला . हाफ डे शिप ला नंबर लागला नाही.
हम्म.
त्याच्यामुळे याला जॉब बघितला, अटेंड शिप म्हणून इथे जॉब केली आहे मी.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
असा साठी आहे ती.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
हंम्म.
हंम.
हंम.